माझी वॉईस येते तुला? हॅलो.
हॅलो
हॅलो
हॅलो, हा माझी व्हॉईस याल्या?
हॅलो हॅलो
हा तुझी वॉइस येते मला. माझी वॉइस येते ना तुला
येते येते
हा तर मी. मी बोलत होते आपण कुठे तर फिरायला जायचं ट्र्रीप प्लॅन करूया ना.
कुठे जा
हा काय कुठे पण तुला जिकडे आवडेल तिकडे जाऊया. तुला कोणते प्लेस स्पॉट माहिती आहेत का?
अ नाही ब कुठे स्पेशल मला तू सांग की तू कुठेछ माहिती मला दे तर तिथे रप्ला करूया
चालेल ना चालेल आपण तिकड जायच प्लॅन करूया. मला ना एक स्पॉट माहितीय हरिहर फोर्ट म्हणून हरिहर फोर्ट म्हणून मला माहिती आहे माझी व्हॉईस येते हॅलो हॅलो तुझी वॉइस माझी वॉइस आलय ना तुला हॅलो हॅलो भक्ती आली ना व्हॉईस मी बोलत होते मला हरिहर फोर्ट म्हणून माहिती आहे हर हर फोर्ट तर मला माहिती आहे तिकड जायचं का आपण हा काय बोललीस हॅलो
मला तिकडची जरा माहिती सांगा तिकडं काय ह स्पेसिफिक मतलब काय असं जागा कसली आहेत
अरे ती फोर्टक फोर्टक कशासाठी फेमस आहे माहितीय का ते त्याच्या हाईट साठी फेमस आहे आणि तिथल्या स्केरी वातावरणासाठी ते फेमस आहे
अच्छा मग मतलब अच्छा मग तू गेलतीस का तिकडं
हो हो मी गेलेले मी म्हणजे माझं ते आजोळच असल्यामुळे मी गेलेले तिकडं
हा बरोबर मग केव्हा जायचंय आपल्याला
म्हणजे असं आपण ठरूया जर स सर्वस इन्क्लूड असतील हरे एरोर्ट ला जाण्यासाठी तर मग आपण ती ट्रिप करू शकतो
अच्छा मग किती जण ला
मी तुला हे विचारण्यासाठी, हा आपण एक सात आठ जण आहीत की चालेल ना तुला
होय चालेल बट मला ते सांग तू काय समत होतीस, आता काय बोलतो
हा त्यासाठीच मी विचारत होते. की हा बाबा तुला चालेल? काय नाही?
होय चालेल की जाऊया की, आणि काय बजेट असणार आपल्या मधल तिकी तीन लागतेत काय तिकडं?
हो मग आपण मग कस जस जाय हे बघ जर आपण ट्रॅव्हलस करून गेल तर आपल्याला दोन हजार पर्यंतच बजेट येईल, खर आपण असं ओन आपलं आपलं काढून गेलो ना तर बस ना फक्त साडेतीनशे रुपये लागत्यात.
तुला काय वाटतय बसनं जायचं
हो बसनच आरे! बस नस तर परवडतय आपल्याला. आपलं आपल्या आपण घालू शकतोय. थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी कर ना आठ जणांमध्ये थ्री फिफ्टी
अच्छा तीनशे पन्नास चालेल की
एट वनजा एट एट एट हो एट एट एटजा. एट एटजा सिक्स्टी फोर होतय.
टी हो हा
मग आपल्याला ट्रॅव्हल्सच परवडतय ट्रॅव्हल्सच परवडतय
हा म्हणून मी तुला विचारत होते, की ट्रॅव्हल्स आय थिंक मला पडवडतय बघा आपल्याला.
हा ट्रॅव्हल्स परवडतय आपलं सगळं म्हणजे,
कारण की आपण किती हुं कितीपण जावा लीक हा किती पण लोक क झाले ना तर ते दोन हजारीच घेणार.
होय.
हे ना. म्हणून आजून आपण लो लोक लोकाना घ्यायच मग आपल्याला छान परवडतय.
ते तर किती आठ लोकांमध्ये ट्रॅव्हल्स परवडतयस की आसतयच क ती दहा बारा जणांची सिटिंग अरेंजमेंट अस मिनी ट्रॅव्हल्स करायची ग.
होय.
झाले की मिनी ट्रॅव्हल्स केली, की संपला विषय.
होय बरोबर म्हनलीस मग किती वाज स्ता निघायचं?
मग जर आपण मॉर्निंगला निघालो ना तर इव्हनिंग पर्यंत पोहोचतोय, पण मग इव्हनिंगला स्टे करायला लागणार आणि जर आपण इव्हनिंगला निघालो ना, तर मॉर्निंगला, मॉर्निंगला तिथं फिरून, लगेच इव्हनिंगला निघू शकतोय ना?
बरोबर.
आणि ती कस म्हणजे स्टेचा पण एवढा काही खर्च नाहीये. स्टेचा पण असा एवढा काही खर्च नाहीय तिथं, पण तरी काय लोक काही लोकांचे घरातले परमिशन देतात राहण्यासाठी, काय लोकांची देत नाही, तर त्या बेसिस वर मी म्हणत होते की, वन डे रिटर्न मध्ये होतय. वन डे रिटर्न मध्ये आपले होते ना की, आपण नाईट ला निघालो समज नाईट ला किती वाजता निघालो एक दहा वाजता निघालो तर सकाळी पाच पर्यंत तिथं पोहोचतोय. पाचला तिथं पोहोचलो की आपण मस्त व्हिव एनजॉय करून, किमान चल तीन वाजता जरी तिथनं निघालो इथं बारा एक पर्यंत आपण इथं येतोय जयसिंगपूरला.
आच्छा. बरोबर म्हणलीस, मग डेट काय फिक्स केलंय आपूण?
अजून डेट तर काय फिक्स नाही आहे, बघूया अजून मुली सांगतो म्हणल्यात कि हा बाबा काय त्यांच ओपिनियन आहे याच्या बाबतीत, तर त्यांच ओपिनियन कळाल्यानंतर बघू.
ठीक आहे बघ बाकीच्याना पण अजून आत्ता फोन करणारेस काय? फोन केल्यास
अ तुझ झालं की त्यांना सगळ्यांना कॉल करून विचारणारच आहे, तुला म्हंटल पहिलं विचारून घेऊया.
विचारते बरोबर.
काय इश्यू नको नंतर. बरोबर ना? काही इशू झाला तर उगंच आणि आईन टाइमला प्लॅन फिस्कटायला नको. हॅलो. हॅलो
हां.
हॅलो
हॅलो की येलो कस? असा का ग बाई?